कुठ या ग हा चल तुमच्याकडे पाऊस आहे का
नाही ना पाऊस कुठे आता सगळ गरमीच खुप ये.
हो ना आमच्या इथे पण नाहीये म्हणजे काय आपल्या पुर्ण महाराष्ट्रातच नाहीये म्हणा पाऊस कुठेच काय माहिती कधी येतोय सगळ वातावरण बदलुन गेलेय.
पावसाची खुप गरज आहे ओ आम्हाला पण पाण्याचा प्रश्न नळ यायला लागलंत आता खडक पासलं धरणात पाणी कमी झालेलय.
बापरे हो ना आणि इकडे इकडे पण आमच्याकडे पण आता सगळीकडेच आता पंचवीस टक्के पाणी कपात
हो दिवसाड पाणी यायला लागलं आम्हाला दोन दोन दिवस पाणी नाही येते तर खूप प्रॉब्लेम होतय ते आता
हो ना या वर्षी काय दुष्काळ पडणार आहे की काय सगळे सांग
खूपच कठीण परिस्थिती आहे पाऊस नसल्यामुळे जून अख्खा चाललाय तरी पाऊस नाही येते फक्त मध्ये काहीतरी हा
हा मेना तर असाच जाईल असं वाटतय कारण अून काय ते वेदर रिपोर्ट जरी बघितलं तरी तसच दाखवते हा महिना पूर्ण अस चू हेच दिसतय ऊनच दिसतय
कारण मध्ये एक पाऊस झाला एक दीड तास झाला पण आहे ना तो पण असा काही ठिकाणी झाला सगळीकडे झालाच नाही तो पाऊस मेच्या सुरुवातीला मला वाटत एक झाला होता पाऊस
तो काय अस वळवाचा सारखा होता ना म्हणजे अ जर मोसमीच होता म्हणजे जो मान्सून येतो तसा तर अजून सुरूच नाही झालाय पहिले कस निदान सात जूनला नाही तरी दहा पंधरा जूनला तरी सुरू हो झाला की आणि थांबायचं नाही ना एकदा सुरू झाला की सुरु रप रप रप र पण आता म्हणजे काय माहिती असं वाटत मे महिना्यात चालू आहे अजून
हो खूप कठीण परिस्थिती आहे
गेल्या वर्षी बघा ना गेल्या वर्षी अ मे महिन्यात असं वाटत होत का जुलै महिनाय असा पाऊस सुरु झाला होता. पूर्ण मे महिना पाऊस पडला तो पूर्ण मे, जून, जुलै ऑगस्ट म्हणजे सप्टेंबरमध्ये कधीतरी थांबला वाटतं.
हा. आणि काय झालं मागच्या वर्षी हा. मागच्या वर्षी काय झालं पाऊस लव कर आला आणि आता ह्या वर्षी पाऊस उशीराय. त्यामुळे सगळं नाही का मिसमॅच झालेलंय म्हणजे आता उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात काही अशी ऋतूच राहिलेली नाहीये ठराविक मोसम नाही राहिलेलं कधी काही होऊ राहिलंय.
तेव्हा पावसाळा समजायचा, जेव्हा थंडी पडेल तेव्हा थंडी समजायची. बाकी असं ते कॅलेंडरच्या आणि यांचा काय संबंध नाही राहिला ना.
नाहीय राहिला अह आणि मागच्या वर्षी थंडीत पण काही विशेष नव्हती अशी एवढी की पाहिजे तेवढेचं
वाटलं होत की एवढा पाऊस पडलाय त आता केवढी थ थंडी पडेल पण त्या मानाने काहीच नाही पडली.
काहीच नव्हती थंडी
थंडी की असं आभाळ येत आणि मग थंडी गायब असंच होत राहिल. पूर्ण प थंडी मध्ये आणि नंतर जो उन्हाळा लागलाय तो स संपायलाच तयार नाहीये अजून.
म्हणजे थंडी अशी जाणवलीच नाही डायरेक्ट उष्णताचं सुरु झाली उन्हाळाचं सुरु झाला असं म्हणजे डिसेंबरला किती थंडी असते नोव्हेंबर, डिसेंबरला दिवाळीच्या वेळी तर ह्या या वर्षी काहीच थंडी नव्हती.
म्हणजे दिवाळीचा पहिली आंघोळ असं कुडहुडी भराय पहिले की तू कर पाहिले, मी कर पाहिले अस असायचं अ हं. आता तर पूर्ण गरम होत असत तेव्हा पण
खूप वातावरण चेंज झालंय ना आणि आता नैसर्गिक गोष्टी त्या आपल्या हातात पण नाहीये पण आता पर्याय पण नाहीये.
पण हे वातावरणातलं तर सगळा बदलच झालाय ना माणसां त्या चुकांमुळे सगळं पर्यावरण बदलून गेलंय सगळं. म्हणजे हा ना सगळं आपणच झाडं कापून टाकली सगळी
आणि ऋतुनुसार काय झालंय? हा ऋतनुसार हे क्लायमेट चेंज झालंय आणि त्यामुळे माणसांची पण प्रतिक कार शक्ती दिवसेंदिवस कमी होत चाललेलीये.
म हो ना.
नॅचरल गोष्टी आपल्याला काहीच भेटत नाहीयेत. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडत नाही हिवाळ्याच्या दिवसात थंडी वाजत नाही उन्हाळ्याच्या दिवसात कडक ऊन लागत म्हणजे आपली पण क्षमता अशी कमी कमी झालेली आहे नॅचर हा. आता घरात बसून सुद्धा इतकी हिट जाणवते ना घरात असून पण बाहेर जायचं म्हंटलं तरी नको वाटत चार पर्यंत सुद्धा साडे चार पाच पर्यंत एवढी गर्मी अस
बापरे रात्री सुद्धा म्हणजे असं असं बाहेर हवा असते पण घरात इत क गरम होत ते चोवीस तास पंखे फिरून फि मला वाटत ते तापून तापून आता तुटतील का काय अ हं. ह हो ना फार विचित्र आपल्या मुला जेव्हा मोठे होतील तेव्हा काय परिस्थिती असेल याचचं कधी कधी विच चार येतो पुढच्या पिढीला आणखीन किती बिचार्या ना म्हणजे अ वातावरणाच्या बदलाचा त्रास होईल.
खूप खूप चेंजेस होत लागलेले आहेत आणि ते कस आता लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि नॅचरल गोष्टी हाताबाहेर चाललेल्या आहेत
पाण्याची पातळी हळूहळू कमी झालीय मग कसं काय पाणी तरी पुरणार ना एवढ्या लोकांना मग शहरातली तर शहरांची संख्या वाढत चालली शहरातली लोकसंख्या वाढते पण पाण्याचे स््रोत तर तेवढेच आहेत ना
नाही सोर्स नाही पुरण तेच झालंय म्हणूनच प्रत्येकाने शहरामध्ये काय झालंय जे जे आहे बा र आ एका एका बिल्डिंगमध्ये साातात फ्लॅट असल्यामुळे त्या बिल्डिंगला एवढे बिल्डंग पाणी पुरठा कर पसिबलच नाहीये क
आणि बोर काणले तरी किती म्हणजे प्रत्येक जर एक बिल्डिंग आड जर बोर असेल तर जमिनीत पाणी तर हवं तेवढं
पाच नाहीये आणि काय झालंय सगळीकडे कॉँक्रिटीकरण झालय पाण्याला सोर्सच नाहीये की जमिनीत पाणी मोरून ते बोर मध्ये उतरणार त्याच्याने ते वरती येणार असं काही राहिलेलंच नाहीे सगळे जिकडे तिकडे बोरिंग झालेले आहेत प्रत्येकाच कॉँक्र्रीट ण झाले आहे आजूबाजूला सगळ सिमेंट कॉँक्र्रीट वकरण झालंय पाणी झिरपायला जा
जागाच नाहीये दूर दूर पर्यंत नुसतं ओसाड झालंय फक्त बिल्डिंग दिसतात एक असं हिरव झाड नाही दिसत
ह का आता पहिले विहिरी वगैरे दिसत होते आता विहिरी खेड्यात सुद्धा विहिरी राहिलेल्या आहेत
नाही मगण विहिरींना पण खडून पाणी नाही राग म्ह तर शेतकरी तरी काय करणार ना एवढा खर्च करून विहीर खाण्याची आणि त्याला पाणी नाही लागलं तर नद्यांमध्ये पण पाणी सुकायला लागले आता आटले तर धरणामध्ये पण णी नाहीय ग
नाही सगळीकडे तीच परिस्थिती झाली
पण आतना तरी काही माणसं सुधरायला तयार नाही त,, बाबा आपण पाण्याचा वापर कमी करू तर ते कपरेशनऽऽ वढं,, फिल्टर होऊन पाणी येतं अक्षऽऽ घरं धुवत बसतात त्याने,, म्हणजे ते जे पिण्यासाठी म्हणून जे बनवलेलऽऽ पाणी असत,, त्यानी गेट धू, फर्षा धू, गाड्या धूऽऽ बर तेवढ्यावर थांबत नाहीत, ते नळ चालूच ठेवून देतील. म्हणजे पाणी वाया जातय, म्हणजे‌ पाण्याचा अपव्यय पण एवढा होतो त्, याच असं म्हणजे, मनापासून वाट
कारण काय होत हे ज्याच्याऽऽऽ त्यातच होत ग ते याच्यावर घेतले असतो ना, त्यांना काही दुसऱ्याची किंमत नसते, क की आपला आहे नाऽऽ
हा, आपल्याला मिळतंय ना, आपल्याला कमी नाही पडत आह ना, तेव्हा बघू जेव्हाऽऽ कमी होईल तेव्हा. म अऽकुठेतरी मनाची तर मानसिकता बलऽऽ बदलली नाही, तर मग काय होणार दुसऱ्यांना नुसतं सल्ला देऊन काय होणार आये. आपण आपल्यापासून सुरुवात केली तर होईल ना.. ह.. म्हणजे आमच्याकडे तर अक्षरश ती कामवाली बाई पण येते ना नळ सुरू मीऽऽ तिला दहा वेळा सांगते,, बाई ग! तू आता नळ बंद कर तो आणि धू पाणी जेवढं लागतऽऽ तेवढं बा भरून घेऽ आणि तू भांडी धूऊन आन, त्यांना काय होतं, की ते नळ चालूच, कपडे धुतील तिथपर्यंत नळऽऽ सुरू, भ, भांडी घासतीलऽऽऽ पर्यंत नळ सुरूच,, मग अशाने किती पाणी वाया जातं..
ते कस अस त्यांना चारऽऽ ठिकाणची कामं करायची असतात, त्यांना असं एवढ्या, एवढ्याश्या पाण्यात म्हटलं का जीवर येतं कामं करायला.
त्यांना वाटतय आहे ना पाणी,,, चला.
हा,,, तसं पटापट. उरकायचं, निघायचं, दुसरीकडे जायचं.
हो. त्यांचं पण काय म्हणा,, त्यांना काम असतात भरपूर, पण मग आपण सांगितलं तर थोडंसं ऽऽ जाऊदे, जास्ती नाही तर निदान एक टक्कऽऽ तर काहीतरी होईल,, आणि सगळ्यांनी जसं ठरवलं तरऽऽ खूप मोठा फरक पडतो ना.
फरक पडत ऽपडतो.
आपले मुलं तेच बघतात,, ते पण ते शिकणार ना,, त्याच्यातून कि बाबा पाणी वाचवायलाऽऽ ला पायजे..
वाच ऽऽवले पायजे. हह
आता ते आता आपल्याकडे तरी अजून तिथे अऽऽ होय, त्या पुढे, आपल्या पुढे जरा गेलं तर तिथे पाण्याच्या विदर्भात वगैरेऽऽ कि प्रब्लेम य पाण्याचा,, मग, तिथे अऽऽ साधंऽऽ जळगाव वगैरे तिथे पण आहे ना पंधरा, पंधरा दिवसाांनी पाणी येतं..
जळगाव झालं, बीड जिल्हा झाला, हि सगळी दुष्काळी भाग.
हा,, त्यांना ट्रेननी वगैरे पाणीऽऽ पोचवावालाची वेळ आली होती.. कठीण आहेआपण त्या मनाने खूप सुखी आहेत की एक दिवस का हो आड, पण आपल्याला पाणी मिळतं पण असंच वाात वातावरणामध्ये फरक होत राहिला तर आपल्याला पण तीच,, गत येणारे आपली.
हो, हो सांगू शकत नाहीे आता,, पुढं कसं कायऽऽ हा निसर्ग आहे तो कधी काही होईल ते सांगू शक
बरोबर निसर्गाशी तर आपण काहीच म्हणजे माणूस खूप तुच्छ आहे त्याच्या आपलं देव दे दाखवून देतो आपली लायकी काय ते निसर्ग माणसाला दाखवून देतो पण माणूस त्याच्यातून काय बोध घेत हो
बत नाही आणि काय होत काही जण घेतात पण एका चुकीमुळे दुसऱ्यांचं पण नक
हा बरोबर एकाने एकाच्या या काय होत नाही तो माणूस कुठपर्यंत पुरा पडणार ना
हा
चालेल चल ग मग आपण बोलू परत या विषयावर बाय ज्ञयरररधदक्षज्ञ
त